प
हॅलो
हो
हम्म काय करायलाय
आणि ब तु हम्म् काय चाले ना
काही नाही निवांत जरा बसलोय जेवून खाऊन वार या लागले
हॅलो
वार याय लागलं म्हणलं
होय
हम्म हम्म
मकय बारध
आमच्या पण बाजू दोन नाग आहेत तुमच्याकडे वाजले किती
अंद
द
होय
आमच्याकडे ते नाही
होय हम्म हम्
तीन बाजली निळ्याच कलरच्या आहे तिन पण साईज मध्ये कमी जास्त ह परत एक तीन बाजले एक तीन
हम्म.
आणि कलर निळा हाय.
हम्म हम्म.
आणि एक स्टूल हाय त्याचा कलर पण निळाचे.
आणि दोन मग हायेत दोन मग हायेत.
काय ऐकूच येयना सॅमची मम्मी.
त.
हॅलो. मग.
मग बारडी हाइथं इतकी दोन.
आमच्या नाडचा बकि का हॅलो.
बुकीत दोन पारडी.
हॅलो.
दोन मग आहेत बारडीत दोन.
मी ते विचारलच नाही आहे.
मग मव म्हणल्यावरती. तर मग मी सांगायला लागलोय मग हायेत दोन बारडीत.
मी खरच मग म्हणलोच नाही ये.
हम्म.
हो प म
काय ऐकूयलं नाही व्यवस्थित रिपीट.
हॅलो.
ह हॅलो.
हम्म.
काय ऐकू आलं नाही परत बोला.
का नाही फायो तर येिऊन जाऊन गाड्यागाेत हलो.
हॅलो.
हॅलो.
हम्म.
नीट व आमच्या स गावात दंगा सुरू आहे.
हो भांडायला लागलेत.
ह भांडायला लागली नाहीत बोलायला लागलेत तस भांडल्यागत.
ते शेजारीचा काका आला त त्यांनी बोलायला लागलेत. हम्म. भांडल्यागत बोलाय काय आवाज पणयेर. ह ह ह.
तुम्ही मधनच काय हू हू हू करता. तुम्ही लई फणी फणी आहेसा तुम्ही.
म्हणून नंतर करा म्हणालते कॉल एवढं सगळं हाय घरात दंगा.
नाही हो मला अर्जंट करायचाच होता. मला तुम्हाला पनीरची रेसिपी विचारायची
हो मला काय विचारू नकास सध्या तुम्हीच सम सांग
हम् नाही म मग मी फोन केला असता का मला काही करायचं नसत तर
असत असतील तुमच्यावर असं बोलत
काय असतात काय असतात नाही माझ्यावर कोण
हा
हम्म
हे काय खुळगच बडबडायला म्हणतच ते
हम् लक्ष नाही
माझ्या भावाचे हॅलो म की माझ्या भा भावांच्या मित्रालाय ह्या सर्तीत मला बोलताल बघून
होय
गाडीवर न आणि मी मी आणि आमची का शेजारची कापी रोज जेवल्यानंतर फिरतोय नाही आणि मग ते बोलताना त्यांना पण माहित होत नाही हे कॉलच ते दहा मिनिट झालं काय हस म्हणून हस चलती माझव हम्म
खोळ्याग हसत्याातच कसतय मग खोळी हसत्यात हो
मग तुम्हीच म्हटलाय दोन बारडी तर अजून पाहिजेेत काही मग
होय तीन अघा किती तीन बादली आहेत आणि दोनच मग आहे एक पाहिजे का नकमाग
हम्म
एक पाहिजे का नक
एक पाहिजे ना
हम्म कुठून येतच
डडीमार्ट मध्ये मिळतात की हम् कसं घेईल तसं असते तुम्ही जर हलकं घेतला अस तर त्याची प्राइस कमी जर भारीतलं पाहिजे असलं तर त्याच रेट वाढणार असं असते हम्म मग बाडीत आणि किती त मग पाहिजे
आता झालं तीन बाजलेला तीन मग अजून एखादा एक त्या अस तरी
म्हणजे डजनभर कराय डजनभर मग का बादल्याने सगळं घरर ह
होय भरून ठेवायला लागत तो पाणी आल्यावर
हम्म हम्म
हम् तुमच्यात किती आहेत भाजू
आमच्यात आमच्यात वय एक लाख नाहीई मोठा
लई म्हणजे तेवढं
सगळं दिवसभर कामातच जातंय बघा सगळं घर एवढं मोठं आवरायला हम्म
हम्म हम्म
हम्म माग
आता तुमच्या पार्टतला मु
आमच्या बयडीत मग आहेत मीनच आणलेली आहेत
हो
मार्ट मधून
हम्म् तुम्हालाला छंद आहे का
आा
असं तुमचा छंद आहे का काही पण विकत आणायच
होय आणत खरं घरातलं अस मा हॅलो
भांडे विकत आण आहे का तुमचं
सगळं करायचं छंद आहे भांडी विकत आणयच छंद छंद हा आहे
हम्म
सगळं मी आणतोय खरं घरातलंच नाही ते हेच होत नाही
म्हज का
समजून घ्या हेच म्हणजे काय असं मी बोलू शकत नाही फोन वर
घरातल्याना हेच होत नाही म्हणजे काही पटत नाही काय असं काय बोलायचं आहे काय
आम्ही मी आता तर बोलत बोलायचंच बंद केलंय सगळ्यांच्या संघ
मग तुम्ही राहताय कशा घरात
राहतोय कसं म्हणजे किववा काही प्रश्न झाला का
बिनकुल का
हो बिनबोल तर राहतो कोुणाच्या नाद लागायचं नाही आपण आपलं काम आपण निव्यान
तुम्ही जरी तिरकट स्वभावाच्या आहे सगळे म
आम्ही नाही घरातली आहेतथ
होय सगळी घरातली आणि तुमही एकटश आण या
होय होय होय
हम्म
हो बघा टायमिंग झालं बंद करणार होता मलाेतात
कल झोबर ना
झोपत नाही सोडा लवकर आता मी करतो की जरा कॉल तुम्हाला तुम्हीच मला किती वेळा करालायचा
तसं नाही म्हणालो
् मग कसं
ता असू दे तु म्हाला कळव ना मग तेच म मी का कॉल केल का तुम्हाला पनीरचीि
आहो मला विचारत जाऊ नका तुम्हीच काय माहि अस तर सांगत जाव
तुम्हाला काय येतय मग
सगळं ते खरं मला आता कपॅसिटी नाही आहे बोलण्याची
हम् तुम्ही आणि मला वर्ण कॉल करणार आहे
बिर्याणीची रेसिपी सांगू नका स आता राहू दे पुढच्या नेक्स्ट कॉलमध्ये सांगा ह
बिर्याणी येत नाही मला.
म काय येतय
मला जेवणच येत नाही कराय
अ!
आह!
हॅलो.
हॅलो.
हूं!
जेवण येत नाही करायला मला
हूं मग काय येते तुम्हाला.
खायला येत.
खायला येतय.
हूं!
तुम्हाला येत खायला?
मग
इतकी बादली
आह!
आहेत कि बादली.
बादली तच हाय व्हयं दुसरं कुणीकं ठेवत नाहीसा हौदात बिवदात टाकत नाहीसा
हौद नावाचा प्रकार नाही आहे.
हौदच नाही आहे, वय आम्ही हौदात तरी टाकतोय बा.
हूं!